तला काय क्वेशचन आलत काय तिथे.
नाही काय कशन काय नाही फक्त ते कॉल किती सेकंड आले तेवढेच.
नाही कल किती सेकंड झाला काय बोलला ते येत कि त्यावर.
नाही आता बघ ना ते दोन तीन तुझे फोन आले तर त्याच्या खाली तर काय नाही आणि आता पण मगशी आता तुला बोलले ना तर त्याच्यानंतर.. पण काय नाही फक्त किती एकशे एकोणपन्नास सेकंड तेवढंच आलं.
अ खश तर काय खाल्ले. काय बोलला कुठल्या विषयावर बोलला.
नाही नाही नाही ते काय नाही आलं मला
आम येत त. ते नंतर येत राहते ग ज्यांना आता तुझ्यासोबत त्यांना कॉल करून बघ त्या ग्रुप वर पण आहे काय बघ आणि त्यांना करून बघ कॉल. कारण माझा तर टास्क झालात ग. हा हा तर टचर कालं मोबाईलला दाखवणार आहे आ परणत दाखवा